हॅलो
हॅलो
हा काय चाललंय?
काय नाही हो आवरलं की.
हा.
हा फोन आलाता का?
हो जेवण झालं?
हो हा झाला झालं
हा ह काही नाही ते फणस आणलं तर ना मग म्हणलं तुला विचारायचं त्याच सांधन कसं करायचं ते म्हणून म्हणून तिला सांगितलेलं फोन करायला तुला हा
हा बरोबर हा हा हा करायला सोप्पा येते ह पण जरा त्याला ह्याचा फणच लागतो गरपा लागतो गरपा एक कापा असतो हा गरपा लागतो. मग गरपाकडं सोडला की त्याचा बिन ते वेगळं करायचा.
हम्म हम्म.
छोटीशी पाकळी असते ती पण काढायची आणि नुसता गरब घ्यायचा मग एक फुलपात्र गरप असला मिक्सरला लावायचा गरब आणि त्याचा रस काढायचा रस निघतो असा आंब्यासारखं घट्टा आंब्यासारखं रस तिचा त्याचा नाही काय घालायचा हा रस निघतो तर रस झाला की काढला की तांदळा रवा असतो तांदळाचा रवा.
हा हा.
तर तू तांदळाचा रवा घाल आ आ रवा घालायचा. आणि मिक्स करून घ्यायचं.
तेरसामध्ये
रसामध्ये आणि थोडस त्याला सोडा घालायचा आणि हलवून घ्यायचं अ गुळ घाला तर कोणी तरी गुळ गुळ घालून केला तरी हा ते गुळ घालून काय करतात गुळ आणि तो रस एकत्र ठेवून त्याला पातळ करतात आणि काही जण रस आणि गुळाचा चटका देतात असं दोन प्रकार केलं जात प हा ते मापानं गुळ घालून ते रस केला की आपण ढोकळा साधारण कसा लावतो खाली तेलाचा हात लावून तसा तो ढोकळा पाचा च्या वाफेवर थोडस लावायच
हा म्हणजे ढोकळ्यासारखं पिठते कालवायचं
हा कालवून मग ते लावायचं ते फुक्त चांगलं असं केक सारखं साधारण हा आणि वा काढली की मग छ होतं छान काय काय वेळेला सोड जुन असला की दबलं जातं काय काय होतं पण होत चांगलं साधारण आणि कापा फणसाचे ना कापा ज खणसाचा कच्चा जरा असला कापा तर त्याच्या गरे अस कठीण असतात खोबऱ्यासारखे तर अ ती चिरायचे आणि ते तळतात गरे पण गरे पण छान लागतात तळायला
म्हणजे ते तळून तसेच खायचे का
हा तळून तसेच खायचे तळायलाच तळायलाच लागतात ते ते पण तर अ हा ते तर ते झालं परत आणि अ कापा्याच काप गरप्या फणसाचा रस काढला कि त्या रसामध्ये अ ते गुळ शिजवून घेतला कि ते गार झालं की त्यात कणिक वळली तर फणसाच्या गऱ्या पण खूप छान होतात
अरे बापर एकाचे किती प्रकार होतात बक्की
तृष्ट ला घऱ्या तर फारच टेस्टी लागतात अगदी पोपळ्याच्या घऱ सारख्या हा ते तर असं करता येत परत फणसाची रस काढायचा आणि तो रस शिजवायचा अ म्हणजे एक फुलपात्र रस असला तर अर्ध फुलपात्र अ साखर घालायची किंवा त्याच्या पेक्षा कमी घालायची आणि ते जरा आठवायचं
हो का हा
आणि आठवून ऊन कडकत तोपर्यंत त ताटावर घालायचं आणि ते उन्ह्हाात ठेवायचं सावलीलाही वळतात उष् उन्हाळा असल की त साठ तयार होतात ती खायला चांगली फनस पोळी म्हणतात त्याला अ तो पण प्रकार छान लागतो त्याचा खायला
हा ते टिकत पण नसेल भरपूर दिवस
हो आणि हो टिकत की तर तो टिकाऊच आहे प्रकार आणि फणस क जरा कच्चा फणच असतो की नाही साधारण कच्चा फ पणस असतो तर त्याच ते वरच सगळं काढायचं अं निरफळच म्हणतात काय काही जण त्याला हम्म तर ते वरच सगळं क काटे काढायचे आणि चिरून घ्यायचा व्यवस्थित आणि मीठ हळद लावून वाफ द्यायची त्याला
होओ का हा हा
आणि ती वाफ दिली की मग लांब कांदा चिरायचा त्याच्यावर सगळा पूर्ण तुझा बिर्याणी मसाला वगैरे घालून त्या फोडी परतून घ्यायच्या आणि दोन् निथळलेल्या तांदूळ
हा
त्याच्यावर घालायच त्या फणसाची बिर्याणी एक आहे का नॉन व्हेज आहे कायच
काहीच कळतं नाही ते मग तांदूळ त्याच्यात घातलं असे भाजायचे
आपण भात हा तांदूळ जरा वेगळे भाजले तरी चालते मसाले भाता सारखच घे आणि पाणी घालून जवायचं हम्म असं अनेक प्रकारांनी फारच छान लागत
ह किती प्रकार करावेत
हा तर अशा प्रकारे करायला येतं सांधनमध्ये गव्हाचा रवा घातला की जरा किचकीच होतो आपल्याला हा तांदळाचा रवा फुलतो भात केल्यासारखा तो फुलतो
हो
हा आणि वाफे वाफेवरच काढायच हा वाफेवरच काढायचं
हा हा हा
असं ते बरकाफण असं म्हणून चट चिकट होत असं काही नाही चांगले सहसळीत चांदण होते तयार
होळ का
ह झालाता फणसाचा सीजन आता हे करत आलंय अम
ते आंब्याच पण छान झालं रोज करते ना तू सांगितलेलं आ आंब्याचे गर काढून ते मिक्सर मिक्सरला लावले तू सांगितल्याप्रमाणे आणि त्याच्यामध्ये ते गरम झालं की गॅसवर ठेवून त्या ती साखर टाकली तू सांगितल्याप्रमाणे उकळी काढली.
हम्म
तर ते एवढं छान झालंय की नाही रोज मुलं मागतात. ह आमरसद करून आमरसद करून नंतर लगेच द्यायचं मग करून किती पटकन होत.
नसत
हा हा
किफाईन करून
ते कधी कधी ज्यूस देतात देते मी कधी कधी जेवताना म्हण त जर अस घट्ट आमरसकर मग त्याच थोड मग दूध घालून त्याच्यात केवढं छान होतय त्यामुळे ते आंबेस कुठ तरी खायला मिळायला लागले
हो ते सुरुवातीला जेव आंबे जास्त येतात ना एकदम मधल्या पिरयड म बघ एकदम आंबे येतात त्यावेेळे ते करून ठेवलं ना कि ते भरपूर होते वो खायला
हा ब
हम् आणि आता आता काय नाही ऑफसीजनला त हल्लाना समजा आता पाडवा आला दसरा आला, त्यात आंबा म्हजे नसतच ना नाही ते वेगळंच वाटतं मग ते त्या कालावधीत ते मिळाले की.
हम् चवचा वेगळी लागते खरं ते मुलांना बरं वाटतं ना आपल्याला सीजन असताना, खायला मिळालं मग त्याच त्यांना ते महत्व
ब सणाला पण आपण काढू शकतो ते खाऊन.
हा सणाच्या दिवशी काढायचं कधीतरी
ते फणस सुुद्धा फ्रीज करायला येतो बरं का तो
हो काय
हा फ्रिज फ्रिज फ्रिज फ्रिज बरफत भातासाठीठी बिर्याणी साठी असं तुम्ही वापरू शकता.
हा हा हम
आता ह हल्ली हे तुला फणस मिळतो ते पण चालू झाले. फ्रीजड पण मिळतो भाजी करायला कुणाला कुणाला भाजी लागती व फणसाचे बिया निघाल्याने तर ते आपण फसणसाचा बिया वळावून ठेवायचं पुन्हा, भिजत घालून शिजतलायच्या प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं. मीठ घालून शिजत घालायचं.
हा हा हा
च प्रमाणत असत शरी कुठल्या बी प्रोटीन असे हे जास्त असते ना हा. बी बी जेवढं आहेत. तेवढ प्रोटिन प्रोटीनमाण असते प्रोटीन म्हणजे काय हलक हालचाल सगळी ना आपल्या हालचालीच प्रोटीन आहे पुन्हा. हालचालला हालचालीला सगळं प्रोटीनच लागते ना.
हा बरोबर आहे हम्म
हम्म
बरोबर तिथे आठवळे आठठळ्याची भाजी पण करतात ना भाजून.
उकडून उकडून चिरून बटाट्यासारखी लागते.
हा हा हा ते बाजून पण छान लाग तन बि असं खायला ते हे ना तर खूप भाजून छान आवडते खूप
हम्म काजू सारखं लागत ते हम्म.
ते हल्ली ती काजूची भाजी पण मागतात मुलं काजूची पण भाजी कर ते मग मी
हम्म.
ते आता ते खूपच सोप्या प्रकारे के केली ना तरी पण ते ग्रेव सा स आपण ह्याची ग्रेवही करतो तशी
हम
केली तरी पण छान लागते. अंड्याची वगैरे ग्रेवही करतोय तशी खूप सारखं म्हणत होता परवा तो मुलगा माझा की काजू करी काू काजू मसाला कर मग परवा केला. असं ह् मुलांना तू दिलेलं सांधन पण खूप खूप आवडलेलं तू आणि कायतरी दिलेलं. दिले दिलं होत अस ते त्या तेव्हा काय दिले गडे त्याच्या बरोबर ते पण छान झालेलं काय आधीन काहीतरी दिलेलं असतो
काय मायच चादन दिलं होते.
हो काय म ते भाजाला तेच सांगितलेलं भाजायला बहुतेक ते तव्यावर असं
अगं ते हे दिलेलं शलो फ्राय करायला ना. ते पालक वडी
हा. तीत ती पण खूप छान झालेली कुरकुरीत एकदम मस्त लाग
पण ते आस भाजलं ना की त्याचे तुकडे पडतात. म्हणून ते र रोल रोल रोल कापायचं आणि बारीक गॅसवर तव्यावर ठेवायचं ते.
हा तसचं तू सांगितल्याप्रमाणे तसेच केलं.
हम्म हम्म हम्म हम्म.
ते इतकं आवडलं मुलांना हम्म
देेत दे ते पौष्टिकपण आपण त्याच टिकवून ठेवायचं
हा हा टिकून ठेवायचं हा बरंय ते तळण्यापेक्षा ते बरंय भाजलेलं ते पौष्टिक राहतेय म तळकी की तश सगळेच जीवनसत्व निघून जातय
हम्म हम्म
चालतय मग छान झालेलं ठेवू
हा हा चालेल चालेल चालेल हो हो हा